लागला लागला तेच करत बसल्यास का काय?
होय होय तेच करायच आता घरात बसून माझे व्हय झाले की वीस झाल्यात ता पर्यंत अग मी काय करलोय सांग हो एकाच कॉलवर कनी सारखा सारखा कॉल केल्यावर ते घ्यालंय म तेज्यावर मी पप्पाच्या हेच्यावर पण केलो ग लई वेळा म ते किती मिनिट आगं दहा मिनिट सांगितलंय म दोन मिनिटात पण होतंय अग ते एक दोन मिनिटात पण व्हाले
हा काय? हं ठीक हे ठेवू काय ग हं ते अजुन मी आमटी फोडणी टाकणार आहे गं राहूदे आग तुला नाहीं ग मम्मीला विचारालय होय हे ठेव अग सामान ठेवू काय विचारालोय का म्हणून म तू काय एमसीएची सीईटी दिलतीस ना हा हा मग एमबीएचा अजून तुला माहित अग मी सांगितलेलो वाट
नाही नाही सांगितलीस
होय काय मग दिलोय मी परवा आ म होय. पडलं म्हणजे मी तर मॅथचं सगळं ए टू झेड सगळं
आम्ही बी तेच केलेय बय आम्ही पण तेच केले
म्हणून तर आणि कुठल्या सकाळच शिपला होतीस काय?
मी दुपारच्या हेला होतो.
हा हा चला माझं सकाळी होत.
सकाळी होत वन
हूं!
कुठ पडलेला नंबर, हा तुझ दुपत होत व्हय. आमचा कोल्हापूरला पडलेला.
हा होय माझं, मासोबत आणि कोनत स्टेफी एक होत
हा स्टेफीला किती पडल्यात ग ती सांग ना. झाल्यावाटत कुणाला.
अगं होय, अगं तिचं मार्क लई कमी पडल्यात तिला किती? त्यात तीस काय समथिंग गेस.
हम्म त्या पायल सारखं पडल्यात वाटतं ग. पायलला पण छत्तीसच आहेत.
ते कस काय ती म्हणली माझ मार्क तेवढ आलत, नी माझे क्वशन तेवढे बरोबर आलते मग मार्के जे डबल व्हायला पाहिजेत ना मग ते तसं दाखवणाचं झालय मला मेसेज केलते ती माझं असं, असं झालय म्हणून. मी म्हणलं बग जुबेर सरांना वि सार काय होतय कांजीचीक किनचा पण ऑप्शन नही आहे गं त्याला.
हो होय ते पण नाहीय.
म्हणून तर आता काय करतात कुणा काय करतोय कुणास ठाऊक तुमचा एमबीएस लागल का नाही रिझल्ट अजून मग नाही अजून -
लागल म या आटो पुढच्या आटवड्यात ब
तेस तेत आपलंच लागून किती दिवस झालं बग ते झालं की आठवडा. आणि कॉलेजच्याच? ऑल क्लिअर ते पण झालं सोड नशीब.
हाय ती क्लिअर आहे.
होय माझं पण क्लिअर आहे. मला जरा ह्याच क्लाउड कॉम्प्युटिंगच होतं टेन्शन.
होय दोघींना मार्क सेमच आहेत वाटतं यावेळी पण.
होय, होय जरा अस एका दुसरं पुढ मागं! नाही तर सेमच.
हं मग काय बघायचं गं लांब कोल्हा पर ला नको म्हणतात घरातली.
अ आमच्यात पण झालेय तेच विषय मग खरं को डीकेटीला, एम सी ए ला नको म्हंनलीत गं!
अगं ते आत्ताच चालू झालंय ना. एक वर्ष झालं आत्ताच चालू झालंय, आणि प्लेसमेंट पण आहे का नाही आपल्याला माहित नाही एम बी ए चं कसं पहिल्या
होय, म तेच मला जे म्हजे दादा तेन हाय ना तिथं म वैगरे मैत्रीणी आहेत तेनी नको म्हणले. इतं बी घेऊ नकोस त्यामुळे बघायचं आता कोल्हापूरलाच कुटलं तर. तिला आजून माझं आणि वेदिकाचं पण कॉल नाही झाला ते रीज जायला लागलं त्याच्यानंतर कार्यक्रम वगैरे होतात. त्याच्यात गेलो झालं. सुट्टी गत ता काय हुतय वय कॉल करायचं निवांतय तरी आता काही लाभ होत नाही कॉलचा. हम्
चालतंय
ए ते न्हवे तुझ कॉल झाल्या त मला लावलासा तूमी माझ्या कॉलमध्ये ऍड होतय का मि स्वतः हुन लावायला पाहिजे.
अय्या, मला आता कळ तुला मी केलं तर हां-हां. चालते कर.
हां
बाय-बाय
बा